हॅलो
हा हॅलो हा येतोय येतोय
हा बोल ना
स्वयंपाक वगैरे आवरला
हो झाला अगं स्वयंपाक झाला पण बाकीच्या काम राहिलेत ना कपडे भांडे वरती आलते रूमवरायला काय होते माहितीय आहे का सगळेजण असल्यामुळे खाली बऱ्याच लेडीज काय करतात काम करता करता म्हणजे कॉल अटेंड करतात
हो होय
हा माझं तसं काय होतं खाली सगळे जण असतात ना आमची जॉईंट फॅमिली
हा हा
त्याच्यामध्ये जॉईंट फॅमिली मला तिथं नाही बोलतायत वर येऊनच करते आणि कसं खाली जरी बोलत तरी म्हण म्हणते बा काम आहे काम आहे आणि बघायला तर फोनवरच गपपा पारते
ते
मग मग त मग काय आहे काम हिला असं होईल त्यामुळे मग मी खाली फोनच नाही तुला
करत हा हा मग ते फॅमिलीमध्ये असले की तसच होते
हा माझ्या दोनी बहिणी नाही म्हणजे एकटाच आहेत ना त्याच्यामुळे त्यांच्या मैत्रिणीी पण सिंगल सिंगल आहे त्याच्यामुळे त्यांचे होऊन जातात पटक
हो माझं पण काय प्रॉब्लेम नाही सोडा चे सासरे आहेत त्यांना माहिती आहे ना मी सांगितलेय ना त्यांना असं काम करतोय ते
हम् हम् आणि आपल्याला काय झालंय आता पैसे हळूहळू याय लाग त्याच्यामुळे अजून कॉल कराव असे वाटयला लागल
वाटायला लागलेत होय होय आणि आता वेस्ट हेच झालं की थोडसच झाले निम्म झाले
अव मध्ये ते काय होतं दोन तीन टप्प्यामध्ये द्यायला लागले
हो हा हा हा माझ निम्म झाले आता
आज उद्या पडतील मग तुमचे पण मग पैसे यायला लागल्याला असं वाटतय ना मग ते राहिल्या पण काम केल्यावर मग त्याच्या तेवढेच येतील ना
येतील होय आणि काय असं म्हणजे
काय माहिती
तुम्ही पहिल्यांदाच करतायेत काम
नाही नाही हे जे आधी केलेलं आहे ते काय चालतं जे बँक डिटेल्स असतात ना ते मी द्यायला लागले होते ना माझे ऑलरेडीच नाही ह्याच्या आधी मी काम केलेले ना तेव्हा दिलेले तरी माझ्या नंतर आलं लक्ष त्याच्यामुळे घेत नतील ते पतरी वाटय काता काय होतय काय नाही पण नाही त्याच्यावरच जमा झाले
झाले हा हा मी पण पहिला केलेलं ते सन्मती कार्य वगैरे आहे बघा ते केलेलं मी
हा हा मग मी पण तेच केलेलं आहे
केलं हा तेव्हापासून जॉईन आहे मी समतीिच्या आधीपासून ते एक स्टोरी वगैरे होती बघा
हो हो हो हो हो मम्मी पण तेवच मग तेव्हा सुरुवातच होती ना आपली
ह हा तेव्हाच मी ऍड झाली
हा मग आम्ही पण तेव्हाच ॲड घालतो आणि आता मधी आहे ना ते कॉल चे काम येत होते बघा ना असे टॉपिक द्यायचे आपल्याला बोलायला
कुशी
होतं मध्ये एक काम होतं ते पण मला लदिवस आलं नव्हतं ते विषय देत होते तीन मुद्दे द्यायचे त्या मुद्द्यावर चर्चा करायची होती हा पण त्याच टार्गेट ना ज जास्त न्ह बरेसे माझे कॉल असेच वाया गेले म्हणजे मी केले होते कॉल पण ते टार्गेट पूर्ण नाही तुला
माझं कसं झालं मधी म्हणजे मी जी ऍडमिन आहे ना ते माझी म मैत्री नाही आहे ना मग ते जास्त भरपूर नंबर असल्यामुळे माझा नंबर तच्या लक्षात नाही ना मग मध्ये मी कामच केलं आहे मग माझ्या बहिणीला दिलेलं
हम हम
मग ते बहिणीला दिल्यानंतर तिचं काम चालू राहिलं आणि माझ मला काय वाटलं माझ्या म्हणजे रिजेक्ट करतात ना काम जर आवडलं नसलं तर तर मला वाटलं असल माझं काही तर चुकलं असणार आहे बहुतेक मग तरी दिले असते अस काम पुढं चुकले म्हटल्यानंतर त्यांना कशाला फोर्स करायांचा म्हणून मी का विच के नाही माझ्या बहिणीच्या आणि म तिला सांगितलं
हा
मग ते सांगितल्यानंतर मग तिला माहिती झाली की मला काम नाहीये मग आणि परत आता अडक केलीय म आता हा मध बंद झालेलं ते सन्मती कार्य झाल्यानंतर
हे जे काम आहे ना ते मला म्हणजे माझ्या इकडच्यांना सगळ्यांना आलं होत त्या मला सारख्या कॉल करायच्या बघा आलं का बघा आलं
मी म्हटलं मला अजून आलंच नाही खूप सारखं रिफ्रेश करायचे सारखं ते मोबाईल घेऊन बसत होते मग एकदा अचानक आलं दुपारी
होय मला पण तसंच झालं मग ते आलंच नाही का मग मी पण म्हंटलं आता जाऊ दे लक्ष दिलं नाही मी मग माझ्या बहिणीने जरा काय काय प्रयत्न केला
हा माझ ते तसंच आहे आपल्यापेक्षा जास्त काजी बहिणीला करते माय दोरी मरी नाटही हिला ज गरज आहे हिला जरा काम येऊ दे म्हणून तर मला येत नाही त्यांना
येत होय माझं पण तसच आहे तिची काय तिला काय एवढ नाही गरज तिझं चांगलंय खरं तिलाच आलं
हा तसच होतंय ज्यांच्याकडे आलाय म्हट त्यांनाच जातय आणि त्यांना टाइम दिलाय म्हटता भेटो
हो माझ्या बहिणीला जरा टाइम भेटत नाही तिचं जरा बिझनेस आहे हे काय पाणी हे करतात माे का पाणी फिल्टर करून विकायचं पाच रुपयाेला कॉईंन टाकून ते हा जार मग ते ते लोक उन्हाळ्यातले येतात ना जास्ती पाणी स
म्हणजे हे आहे का गव्हर्नमेंटचं जे असं एटीएम तसं आहे का
नाही नाही गव्हर्नमेंटचं नाही त्यांनी घाठले प्रायव्हेट ते
प्रायव्हेट मध्ये घातलंय का
हा म होय मग ते सारखे येतात ना लोक मग त्यांना जॉब पैसे द्यायला सुट्टे घेऊन येत नाहीत मग त्यांना सुट्टे द्यायचे मध्ये एक एकदा कॉईन टाकला क अडकतोय किंवा एक एकदा चालू करून्या म्हणजे आता दोन चावे असतात मग एक माणूस आला आणि दुसरा पण आला असला आणि तिथे थांबला तर हिकडची चावी चालू करून त्याला हे द्यायचं असं करतात इमर्जन्सी
होा आणि आता या दिवसामध्ये जास्तच पाणी लागत त्यामुळे गर्दी असं
मग ते आता त्यांचं बोरिंग आहे ना मग ते बोरिंगचं पण पाणी यायच... बंद झालय मग त्यानी विकत टँ मागवतात मग ते टँकर मागवायचा ते पाणी घ्यायचं टँकरचं भरून मग ते फिल्टर करायला सोडायचं... ते सगळं तिच्याकडच असते मग तिला लई वेळ नसतोय.. तेवढ्यात आणि ती करत्या तरी पण आणि घर बांधायला..
सग अवघड झाले ना पाऊसच नाही आता आमच्याकड...
हो तुमच्या इकडे जास्त करून पाऊस... तुमच्याकडे जास्त पाऊस नसतो हा आणि...
पण तरी गेल्या वर्षी झाला होता या वर्षी तर अजून पावसाचा पता नाही...
आम्ही आलेलो ना पंढरपूरला तुळजापूरला सोलापूरला तर तिकडं ना असं... पूर्ण सगळं रिकाम रिकाम म्हणजे असं झाड नाहीत शेती पूर्ण पडलेली आहे... क म्हण अशा हा... आम्ही आल्यानंतर आश्चर्य कराल त इथली लोकं कशी राहत असतील.. आम्हाला कस हिरवा बघून हिरवा बघून सवय आहे ना असं शेत... ती हिरवी हिरवी गारस कायमच बारा महिन्या असत...
हो आमच पप्पांचं गाव आहे बर का म्हणजे आमचं...
हा...
पप्पांचं गाव आहे ना तिथे आम्ही लहानपणापासून जेव्हा पण जात होतो ना... तेव्हा अशी लाईन कुठल्या कुठल्या लाईन अशी घागरींची लाईनच असायची... कधीच असं नाही की तिथं आम्ही गेलोय... आणि लाईन नाही म्हणून म्हणजे आम्ही लहानपणापासून बघ.. ते आताी तशीच गत आहे आम्हाला असं वाटत सगळी दुनिया बदलली पण ते गाव काय नाही बदललं आगो दुसरीकडे सगळीकडे पाऊ पडतो पण त्या गावामध्ये काय पाऊस पडत....
अग बाय बाय बाय आ... आमच्या इकड भरपूर पाणी आहे आमच्या इकड रोज एक तास पाणी कंटिन्युस असतेच... एक तास कधी दोन तास कधी...
ह आणि आमच्या आजीला ती सवय लागली ना आता... कमी पाण्याची मग आम्ही गेलो ना असलय म्हणत पाणी घेतलं ना म्हणायचे... एवढं पाणी काय घेता अंघोळीला ते पाणी काय अंगावर बसणार आहे का... वायालाच जाणार आहे ना ते पाणी मग तिझ म्हण... शेमध्ये च आघोळ करायं ना आम्हा लागायच मण कायचं... मग ते आमच्या आजी ना एकदा आमच्याकडे आली होती ना तिकडे कोकणामध्ये तर माझ्या पप्पानी ना तिला... समुद्र बघायला नेला होतं बाप रे ती असली खुश झाली तिला एवढं मोठं पाणी बघायला भेटलं... ते म्हणते माझ्या जीवनाच सार्थक झालं माझ्या लेकाने मला एवढं मोठं पाणी बघायला नेल....
त्यांना पाणी म्हणजे काय माहित नाही ना...
हा एवढं म्हणजे असं पाणीच नाही आणि कसं कोकणामध्ये खूप पाणी ना आम्ही जि... थ र होत तिथे पंचवीस तास... असायच ती तिकड आली की तिला आचरच वाटायचो बाप रे यांच्या इकड पाणी आहे बिल्डिंगच्या पाठी मग आमच्या नदी असायची परत आम्ही आख्या कोकणामध्ये.... तिला फिरवलं होत मग ते समुद्र ते ते पाणी बघून ती लईच आश्चर्य झाली होती.... ती म्हणायची बाई आता परत नाही मला पाणी बघायला भेटायचं एवढं...
होय त्यांना काय माहिती नाही ना पाणी बघून....
हा एकतरीच गावकड तिला सवय लागली ना कायम पाण्याची टंचायची...
आम्हाला पण लय असं वाईट वाटलं की बघू ना असं कसं राहू शकतात...